हॅलो हॅलो
मोबाईलवर बोलूया हॅलो
हा, आवाज येतोय?
हा, आवाज येतोय? हा येतोय - येतोय आता बोल
हॅलो
हा काय करताय?
हा काय करताय. काई नइ बसले तू काय करते?
काय नाई मी पन बसले.
जेवली
झालं बगा तुमी जेवलात.
जेऊनच
हा हा हा.
एकादस होती काय?
नाइ नाई एकादशीच काइ नाईये साधं हे घरातलं रेग्युलर एकादशी नाई धरत आमी.
दोघ पन माजी होती. हम्म हम् हम्म माझी, मम्मीची आणि स्वामिनी. स्वामिनीनं पन धरलेली तिनं पन धरलेली आमच्यामुंळं.
हा हा हा. ती बारकी पन तुमाला बगून धरला असेल तिने पन
होय खिचडी खायला होतय नइ.
हा त्यामुळेच की.
मग आवरून बसलाय सगळं.
होय आवरूनच की.
हा हा हा पावसाच झालं बगा सगळी कामं आवरूनच बसलोय.
पाऊस बारीक चालू आहे मगाशी ऊन पडलेलं. आता जरा बारीक आहे तिकडे.
हिते नाई इथे पन उगच कदी तर येतोय जातोय येतोय जातोय असंच चालूय.
ईकडं आसतोय जरा.
हा. हा.
हम्म.
मग घरात कशी आहेत सगळे?
आहेत आहेत बरे आहेत. आई लागली आता जेवायला. होय ती एकलाच जेवते.
हा. हा.
एक दीड वाजता जेवते.
बरं बर. हम् ह
सुरज
अ ते आहे झोपलेत आता दुपारचं काय करणार.
काम कामं बंद आहेत ना?
काम बंद आहे आता पावसामुळेच की. त्यात आज रविवार झोपलेत आता.
हा हा आता काय करायचंय. हम्म हम्म गोलू
गोलू इचलकरंजीला आई पाशी आम्ही दोघंच आहे ना इथे. हुं तो आईकडे.
बरं त्याची पण काई तब्येत बरी नाई.
त्याची पण नव्हती बाबा तब्येत बरी पेशी कमी झालेल्या एकदमच. तर चेकअप चेकअप वगैरे केलं आई बाब् बाबाच घेऊन गेलेले हॉस्पिटलला आम्हाला जायलाच भेटलं नाई आता जाणारे उद्या.
हा हा.
आता हाय जरा कमी आणि बोलवले उद्या पर मंगळवार पर्यंत. चेकअप साठी परत.
बर आई म्हणत होती बरं नाई म्हण त्याला.
हां तेच फोन वगैरे केला असेल इचूलकरंजीनं.
मग. आत्ती नि काल संध्याकाळी केलेला फोन.
हा.
त्या टाइमिंगला म्हणे ते. अण्णा बोल्लेत नाई. हम्म हम्म अण्णा बोललेत तिला.
हां हां बरोबर त्यांनी लावला असेल.
हम्म असं असं बोललेलं बरं नई म्हणून, म म्हटली फोन करायचा.
हा.
केलेला.
त हाय शांतय आत्ता खेळतोय आत्ता बरं हाय त यानी घेऊन जायला पायजे ना चेकअपला परत.
होय दाखवून याय लागतंय लहान मुलांचं काई कळलं न्हाई.
तेच अणि त्यात पावसावत भिजल्यामुळे बाहेरचं खाल्ल्यामुळं काय ना काय तरी होत राहतंय.
होय. अ
म स्वामीनी शाळेला जाते काय तिथे.
स्वामीनी जाते की शाळेला, एक -टी बसते आता, आता सवय झालेय तिला.
बसते आता.
बसते, आधी मम्मी जात होती. पंधरा दिवस जरा जाऊन बसत होती. आत्ता आठ दहा दिवस झाले. -टीच जाते आता जाऊन बसवायचं बसवून यायचं हम्. म थांबते म आणि म दीड दोन वाजता आणायला जायचं.
हां हां.
थांबते.
आता स्वतःच स्वतः बसते म्हणल्या वर टेन्शन नाई.
होय तेचाय. आणि अभ्यास पण करते, पेन्सिल ते पाटी पेन्सिल अंकुल्पी सगळं असते ते झोपताना उशलाच असते.
सगळं घेऊनच.
घेऊनच रात्रीची झोपते आणि सकाळचं उठलं की अंथरुणातनं मग अभ् तेस ते अल्फाबेट सगळे पाठयत तिला पूर्ण ए टु झेडपर्यंत पूर्ण पाठ केले तोंड पाठचेत झेडपर्यंत.
मग भारी की सगळा अभ्यास करते म्हणल्यावर
चा करते मुळाक्षर तेन मग आता परवा तर माझं नाव तिनं फक्त मी तिला सांगितलं स्पेलिंग असं असं मग तिनं पुर्ण माझं नावच लिहिलं.
आता पाठी घेतली कि तिने होय पूर्ण स्पेलिंग फक्त सांगितलं. पी डबल ओ जे ए काढ तिंन पूर्ण आहे तसं काढलं आणि आता पण पाटी घेतली की पूर्ण तिला ते नाव येतेच ते सांगितले ते लि
हा हा हा बरोबर सार्थक.
सार्थक तिकडे
हा हा हा तो तो जातोय व्यवस्थित शाळेला.
होय त्याचे पण आज रविवार तास नवोदयला आहे ना.
पण ते रिझल्ट लागलेत ना त्या दुसऱ्या परीक्षेचे तो नव्हता काय त्या परीक्षेत?
तो असेल त्यात स्कॉलरशिप ला होता.
हा त्याचेच रिझल्ट लागलेत ना कदाचित स्कॉलरशिपची मुद्राचे लागल्यात.
मग आलं असतं ना मला ग्रुप लागले मग ग्रुपला आले असते ना. शाळेचा ग्रुप आहे त्याला मला ऍड केले म तिथ हा मग त्या ग्रुपला आले असते.
मग यांची परीक्षा कदाचित वेगळीच परीक्षेत बसली असणार आहे ती. तिच्या एका परीक्षेचे आल्यात रिझल्ट. हम्म. हम्म. हम्म.
हे काय अजून नाही मग आता नवोदया साठी ते आता पंधरा दिवस झाले तास चालू आहेत. रविवारचे पण असतात.
हा
हम्म सुट्टी नाही आता रविवारी पण त्याला.
तास असतील रविवारचे पण इकडे पण पोरांचे सुरू केलेत आता तास आधी काय एवढं नव्हतं शाळेच आता लय स्ट्रिक झालेत सगळ्या बाबतीत.
आता सुट्टीच नाही पोरांना मिळत किती आता अकरा ते चार वाजेपर्यंतच तास मग त्यांना खेळायचं कधी अभ्यास आणि आठवड्याची शाळा आहे तशी आहेच.
तेच वेळच भेटत नाही पोरांना.
हम्म.
आमच्या वेळी नव्हतं बाबा तसं काय.
होय एवढा नव्हतं खरं.
तेच पाहिजे तेव्हा खेळा हिंडा
तेच
आता पुरांचं अवघडच झालंय सगळं.
होय तेच आहे. मग गावी तिकडे गेलतात की नाही मग. इचलकरंजीला कधी गेलतात हम्म.
उद्या जाणार आहे त्याला बरं नाही नाही गोल्याला त्याला बघायसाठी.
हा. हा. उद्या जाणार.
तेच होय आता उद्या जाऊन येणार जरा. इथं पण काय काम नाहीय म्हणलं तिथे जाऊन राहायचं जरा.
चालतय की आता कामहि बंद आहेत म्हटल्या वर. तेला पण तेवढ तुम्ही दोघं असल्यावर बरं वाटतय.
होय तेच ना म्हणूनच सोबत.
हम्म. रावत वाटल कीर्तन धबधबा तेनं
कुठे? हॅलो! हॅलो! हा.
हा बोलकी रावत वडला
काय म्हणलात ऐकू येत नव्हतं? रावतवड नाही बाबा ते मध्ये धबधब्याला उग जरास पाणी चालू होत जरासच पाणी चालू होतं तेव्हा जाऊन आलेलो ते पण धबधब्यावर नाही त्या साईट वर जरा गेलेलो म्हणून.
हा हा. तिथन पुढे गेल
आ आता नाही भर भरपूर दिवस झाले नाही गेलो, तुम्ही तिथेचय ना तुम्ही जाऊन आलात?
नाही नाही मी पण जायचं चाललंय आता बघूया कधी आता थोडा पाऊस कमी यालाय, बघूया की जाऊन यायचं म्हणतेय. आता धरण पण भरत आलय. मग आता बघू गेट तेनं पडलेत. मग बघायला असते तिकडे मग धबधबा करून गेट पण बघाय जातोत ना तिथे?
हा ते पण चालतय तस काहीतरी येणार आहे आम्ही पण आता कामावरती. थोड्या दिवसात अजून जरास पाऊस आणि कमी येऊ दे मग जाणार कामावर.
तिकड वरतीच चालूय ना?
होय होय राऊत वरतीच. तीतच काम चालूय जवळच एकदम डायवॉटरलाच आम्ही जेवण पण बनवलेल मध्ये तिथे.
हा हा हा उन्हाळ्यामध्ये.
हम्म छान आहे जागा पाणी पूर्ण आत गेलं होतं त्यामुळे चालतय ना तिथे.
पाणी कमी होतं.
आता नाही आता भरपु
आता भरपूर तेच की आता धरण भर त आले आता मला वाटतय नव्वद पंच्यान्नव टक्के धरण भरलं असेल, काल नव्वद होत होय.
लय दिवस झाल आम्ही काय गेलो नाही.
हां हां.
हम्म म्हणून. आता तिथल्या तिथ आहे म्हणल्या वर तुम्हाला बरंय फिरायला.
होय जायाचं हाय पर आता पावसातन कुठे?
जरास येईल पाऊस कमी मग जाऊन यायच.
होय मग त्या टाईमिंगला जाऊन येणार इथे नाही तर मग ते मला म्हटले तेथिला जायाचं. ते गारगुटीकडे सवतकडा ते सात धबधबे आहेत ते.
हा सगळंच फिरून येणार का?
हम्म तिकड जायचं म्हणत्यात.
चालतय चालतय, मग पाऊस तेन कमी आला की आम्हाला सांगा मग.
जाऊया की मग.
बर बर चालतय.
हां.
चालेल ठेवू म‌ग, हां.
कोण गं?